हॅलो हा बोल काय नाही बस
ब
जेवण तू
म अजून जेवायचे होत्ता राहून
हम्म हम् हम्म हम् हा हा हा काय नाही ब पण आता झालं ड्रेसिंगला थांबलेल
ए का
काय नाही
हम्म
उपट जास्त आहे का तुमची
काय
पॉप्रटी जास्त आहे.
केलं
हम्म बाळ रडलाय ते.
ह
बाळा रडायला लागलंय.
बाळ रडत नाही ते पडून आलय ग म्हणून रडालागय काय नाही काय
मोठी आहे की
हम् जेवण झालं का नाही तुझ?
फक्त राहून झालाय थोड्या वेळान जेवण फिमर आहे
हा हा हा हा हा
त्यात मैत्रिण एक नाही माझी आणि हाईत दोघी तिघी हाइता त्यातली एक ते हाय बसल्या नव्ह वरती येईनाच झाल्या लई हाय गमना आता तुमची आणि माझी मैत्रिण
मग बोलव की तिला कॉल करून मी की बोलवन मग
आता येत नाहीती? तिज तिज काम करत्या खालचं आणि जात्या वरती नेहा येतान त्यानी
होय ह अ
त्यात एक मैत्रिणी नाही माझी जेवनार आहे एक ते बसून जेवाय जात नाही तिलाच आणि मनवायला जायला पाहिजे जेवायला येईल म्हणून
होय काय?
हम्म काय नव्हच तुमच
आमच आता नंतर
कीतीला?
एक दीडला
हा हा आता ओपीडी चालू झाल्या आमची आणि त्यात जेवायला बसलो कणी ओरडा खायला लागतोय सरांचा
हम्म ह पाऊस आहे की नाही?
पाऊस नाही पावसान जरा उघडीक दिल्या तुमचं आणि माझं बोलणं होणार आहे म्हणताना
होय काय?
आणि काय मग
निवांत म इचलकरंजीच्या नदीला कणी नदी नागपूर खालच पूल
होय आलंय की खालचं बंद केल्यात वरच आहे की चालू
हो वरून नाही
हम्म
हम्म हम् ह
आणि काय मग? लय बोलत नाहीसा तुम्ही मला एक टॉपिक द्या बघा बाडबाडबड चालूच करतो मग मी जरा नवीन आहे ना पण त्यामूळ जरा बोलायला नाही हो
होय पुढच्या हेला बोलूया की पुढचा कॉल करत्यास ना ते मग मला एक कोणती तर रेसिपी चांगली अशी
कोणती पाहिजे सांगा सांगते सगळं येतय बघा मला
हा हा ह सांत क त्याला म ते रस् पण
सोडून बघा
का तेेत नाही
कटलेट कधी नाही केलं ना तेव्हा कटलेट काही येत नाही
हम् हा ह ते सोडून ठांवून तुला
हम्म सांगा कि चालते
हा
हम्म
हम्
तुमची बेस्टफ्रेंड कोण आहे ऐकय नाही बेस्टफ्रेंड वगैरे कोण
य ते क दोन दोन आहे एक आहे ते लेवा हो एल वडय एवढ वड त कारनामा पद्धती आणि मी
होय काय काय करत नाहीयच आम माझी पण आहे दोघी आहेतता आणि राऊंडला नसता हसतच राहतय सर काहू देत नाही तर काू द काय पण करू देत हसतच राहतोय दोघी जण आणि एकटी आहे ती डोळ वटर त्या नुसता ये त आणि आज तिच्या घरात कार्यक्रम बार असं मला सांगितली पण नाहीती ना
सांगितले नाही
म्हटले नाही मला कसत वाटायलंय बा बाकी काय आहे बघू ती आली ना कधी तर तुमच्याशी बोलायला सांगते तिला
हा हा
हम्म बर बर चालते ठेव काय मग करते आणि नंतर तर थोडा व्या
हा हा
् आवरून जेवन घ्या त मी पण हो चालते ठेव का
हां हा
आहे